हॅलो हा आवाज येत आहे का. ह
हो येतय ना येतय आवाज येतय ना बोला ना. माझा आवाज उम राला तुम्हाला हॅलो. हॅलो माझा आवाज येऊ राहिला का तुम्हाला हॅलो.
सुरू आहे.
हॅलो हां काही नाही ग आता कामं चालू आहे. माझा आवाज येेऊन राहिला का तुम्हाला पस स्पष्ट आवाज येते काय.
हे फायबर गात रे याचचा स्पीकर वाढते काय.
बोलत रा अच्ाच बोलत राहणार.
ला जराडतय मला
हॅलो.
हॅलो हो हो बोला.
हां बोोल काय चालू आहे.
कढलाव ना काढलाव ना.
हा काय चालू आहे म स
काही नाही आता सकाळचेच काम सुरू आहेत.
हा आमची इथेच गडबळ आता सकाळची काम चालू आहे.
हम्म साडी पिकअप हॉल करून राहिली.
बापरे अस एवढ्या सकाळी.
हा अं स्वयपपाकाला आराम होतता मंगोसली
ह ओके तुम्हीच मशीन काम करता का
हा साड्या पिकू कॉल करते बाकी नाही ब्लाऊज वगैरे नाही
नाही का हा साडी प खूप हालचे मग तुम्ही पैसे किती घेता
अ पन्नास रुपये साडी जर फॉल त्यांची असली तर तीस रुपये
हो का पिको फॉलची मशीन वाटते तुमच्याकडे हा आमचे तेस
हा का कुठं कुठं साठ घेऊन राहिले हम्म आपल्याकडे ग्रामीण भागात नाहीत घेत एवढे शहरात चालतात हम् तुम्ही काय करता
काही नाही बस आमचं हेच मी मशीन काम करते पण माझे असे घरचेच ब्लाउज शिवते मी बाहेरचे नाही घेत
हा
हमं
हम् माझ्याकडे माझी देरानी बॅग वगैरे शिवते हा
होल होल होल
छोटे छोटेजारच्या पर्स हँड पर्स हम्म पन्नास रुपये लागल हम्म आणि ट्रॅव्हलिंग बॅग पण शिवते ती मोठी ब बॅग पाहून आहेत समजा त्या
ऑर्र घेत चाल ना तु्ही
हा सांग तिला सांगितल्या तश शिव
हा हो हो नाही बरंर ना समजा कोणी सांगितलं आम्हाला मोठी बॅगची ऑर्डर द समजा ऑर्डर दिली तर मोठी तयार करत अस नाही हा आर्डरनुसार समजा म कोराट हा कोणा ेट लागली तर मग मी शेवटी करत असाल नाही
हा मग कसं ते जास्त शिवून ठेवलं की अंगावर पडतात
नाही नाही मग तेच म्हणाला ऑर्डर घेतले जच सम ते तयार केले जातील ना
जसं महिलांनी सांगितल्या तश शि होते मग हम्म पहिले पहिले शिवल्या सॅमपल म्हणून शिवल्याल्या पहिले चार पाच
हा, हा, हां.
लवकर गेले. आता नवीन दिसले की कोणी -
आपली ॲड्रेस होते. गावात पूर्ण गावात म ॲड्रेस फैलता.
नाही, नेतो आम्ही. तेच्यात मीटिंग मध्येही नेतो, अशी स्टेटस वगैरे ठेवलं की -
- सहभाग होतो, म्हणजे ह. ह. आपल्या - कुटुंबात काही नाही, त आपण काही ना काही कमावन होतं, आपल्या कुटुंबाले आपण थमथवा. थोडा हातभार हाते का आपल्या घरच्यांना? चांगल आहे, चांगल आहे ग, ते आम्ही पण शिवन क्लास करतो, पण ग, सध्या कसं या हे करतो मग काही कसं पीठगिरणी आमची मंदिर नचे
हा.
जणण काढतो हे रोकड्याचं डाळीचं. म्हणजे जसं चांगलं तसं जाळ बारीक मध्यम हम्म हम हम म्हणूनचजली क नाही, मशीन आमची चक्की छोटी आहे गिरणी.
हा का? मग ते डाळ वगैरे निघत.
नई ना, हे दाळीची नाही आहे ना, हे अशी आणली गेली दळणाची. ते मसाले निंघतात. म्हणजे, कोर्डही काढते, ओलही काढते.
हाव, ना हो ना. पण फक्त दाळ वगैरे नाही निघत.
हा, केवढ्याला घेतली तुम्ही ती?
ती घेतली हे मी बारा हजाराले, म अस आपल्या गावात कार्यक्रम असला की नी व, ऑर्डरी घेतल्या जातात न हा, लसून, कांदा याची पेस्ट निंघते, लागे टमाट्याची. आता आचारी सांगतात. पेस्ट काढा, त्याची पण निंघते.
काही कार्यक्रम असला की, त्येच्यात घेतल्या जाते.
हिवाळ्यात आपण काजू म्हणजे आपला हा सुका मेवा आहे की, नी? हो, लड्डूचा? तो पण निंघते त्यातून.
तशीच हाय न, ते अस निंघते, दाळी नई होत तेच्यात.
पंधरा, बारा, बा बहात्तर.
हां लगे, हम् हे मिर आपल्या मिरच्यांच मिरकुट निंघते.
हा, न हो न.
छोट चक्की पण काय, असं ते आपल्या घरगुती वापरासाठी हून जाते.
काही आपले घरगुती येते, अन गावात कधी लग्न असे काही कार्यक्रम असले, तर मग त्यांचेही जाते घेतले जातात. कि बाबाला दिसाल का काढून तर मग. ते पण दिलं जाते हा आपली रोज रोज च्याल नाई चालत ते कसं रोजच्याला तवळ मोठं मशीन यावाशाती लसू द त्यालाच लागून जाईल.
मग त्याचे रेट कशे येत ओ ते किलो मागे येत की कशे येत?
किलो माग हायत आपले हे हायत ना काजू हे वगैरे ते हा आपल्या सुका मेवाचे वीस रुपये किलो साखर वीस रुपये किलो. बे हां
ती शिवर रोड करत आहे. हम्म नारायन राज. अरुडकर हम्म अजून
हा बेसन वगैरे पाच रुपये कीलो असं. अशे हा रेट पाहून आहेत ते, हम्म हम्म हम्म. ते रेट पाय ओला मसाला पन्नास रुपये.
हा कोणाचं कोणाच कोरड धुवाय लागल की त्याला अर्धा एक तास त्याला थांबावाच लागते. त्याच्यान मग ते पन्नास रुपय.
त्याच्या चाळणे असतील ना मग वेगवेगळे.
पजा आलोय दहा बारा दहा चाळण्यात एक नंबरपासून हाय चाळणी सहा सात नंबर लोक ह आपण घुरांचं भळ नाई काढू शकतो त्याच्या
हा.
चालण्या काय आहेत ना त्यांना
अ.
हो बोलना बोलना बोलना.
नाही ना सात नऊ सात एकोणाशी हाईना हा
तुम्ही तिकड कोणाशी बोलत हाय?
हा हे फॉर्म भरून राहाले.
त्यांनाही द्या माहिती काय. आपला कामाचा फोण चालूच आहे काय?
आधार कार्ड पोर्स मध्ये आहे. हा ओ बोला ना तुम्ही बोला.
हो ते हून जाईल बा झालाश नास्ता? का तई?
हाव झाला हाव ना. हाओ तुमचा झाला की नाही?
आ?
तुमचा झाला?
हो हो च आमचा नाई नास्ता रायला.
हा हो काय?
ही हो हूं नाश्ता राहिला? तयार झाला करून जायला आता तुमचा कॉल आला कॉल केला तुम्हाला आता मग नास्ता म्हटलं नंतर करू.
हम्म.
हो. तुमच्या इथं?
ह आज सकाळ पासूनच सुरू आहे.
हम तर जोरात नाही आहे झिम झिम झिम झिम चालू आहे
क करच्या आमच्या इथे तसाच सुरू आहे.
हम्म फेरणी आटोपले असती हम्म.
उघड ते काही सुरू हो
ह ना पेरणी आटोपल्या काय म्हटलं
हो हो वाट
निघालेस ती मग हो हो चांगले आहेत ना
हा हे पाणी चांगलं आहे सध्या सुरू म्हणून बरं आहे
आ
पाणी कमी जास्त येऊन राहिलं म्हणून बरोबर होऊन राहिल त्यामुळे
नाही यंदा यंदा छान पोसाय ना असं जास्तही नाही पण पहिले सुरुवातीला आमच बागा येत आहे ना माणसं जे लय हाल झाले ते शि पाऊस उचलो
हा पहिले उन्हाळ्यात खूप हे झालं एक महिना पाणी लेट आल ना
त मग एक महिना झाला आम्हाला फिरून कपाशी
हम्म
तर त्याच्या ना चीपा लागेच ते ठिबक लावाव लागलं ना हम्म त्याच्या लयच आम्हाला माणसांना लय त्रास झाला.
टायमर लावलेलाय का म्हटलं बोलायचं? बोलायच टायमर लावलेलाय?
शेतात काय पपई आहे कपास आहे तूर आहे सोयाबीन आहे हो हो तुमच्या शेतात काय काय आहे
नाही मी आज लावलेला नाही टायमर म्हणून विचारून राहिले
ह काय काय म्हटलं
नऊ नऊ मिनिटं झाले दहा मिनिटं होऊन राहिले
बस एक मिनिटं अशी अधिक दोन चार मिनिटं बोला ना म्हणजे शकतं हॅलो हो तस नका म्हण ना मी मी मी मी टाईम पाहून राहिली बोला तुम्ही फक्त
हा हा.
हा हा तेच म्हणून राहिले
आणि ते फॉर्म भरण सुरु होता म्हणून ते आधार कार्डाची वगैरे माहिती द्यायची होती
हा म्हणून त्याच्यात लक्ष होत
अजून काही?
हॅलो.
हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
हॅलो हा काय बरं